हॅलो येतोय का आवाज?
खरं मला माझ्याकडन लागनं झालता कॉल
तसं काय तो आधी केलतीस काय कुणाला?
नाही.
काय माहीत मग परत एकदा आणि करून बघ थोड्या वेळानी
हा बोल की काय करायल्यास?
काय नाही बघ बसले तू काय कर
काय नाही बघ झोपलोय. गावाला गेल्यास होय?
होय आली की गावाला तू कुठे आहेस?
आहे की बाई घरीच.
गेलतीस न्हव
पुण्याला गेलतो मावशी कडं आलो की
होय, तू कॉलेजच काय आता कुठं घेणार?
बघूया बाई, तू? हॅलो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो